नाहीलं नाहीलं टाईम घेतात काय काण आता परत.
नाही नाही त्यांन काल घेतलं होत. आज काय म्हणजे नेतेच ना आमचं काय जरा बरोबर जमलं नव्हत एक.
असं असं नाही म्हणजे तुम्ही काय केलं होत जाऊ काही बोल नक.
हा तर राजेशचा विषय चालू होता ना आपला. ह अरे त्याचं आज भांडण झालं थोडंफार. घरी आर ते वा जागेच्या वाटवर झालं काहीतरी तर त्याचे काकू मला देऊ लागली.
ह कोनाची राजेश ची हा,
तरर तझ्या काकान, डायरेक्ट ते त्याच्या काकूला मारलं तू बधात येऊ नको माणसायच्या तू मधत बोलू नको माणसायच्या.
हा हा.
हा असं झालं वांद काय तर मा मित्र सांगू लागला बर मी गेलो नव्हो तिकडे.
असस अससं.
हम् दुसरा एकजण सांगू लागलं.
हा का.
हम्म.
तेजे काका डेंजरच दिसत्या बा.
हा ते ते चौघ काका आहेत त्या त्याला तिघं काका आहेत अजून त्याचा पप्पा आणि ते चौघजण आहेत मिळून.
चौघज हाय ते भाऊ. गन गनमोठा खटलाय मग.
हा हा. लगे तबल त्यायची दोन दोन पोरण तीन हम्म फक्त एवढं की खात राजेश एकटा आहे दो राजाला दोन बहिणी आहेत ना हम्म तर राजेश एकटा म्हणजे का आता एकटाचं - तर राजस्थान पहा की त्याला दोन दोन आहेत एका काय दोन काय हम्म एक हाय. त्यायचं आता पहिना जेवण खाण्या पिणं अलगच होतं पहिलेपासून त्याचं
हा हा
फक्त शेतचा याचा व्यवहारकी कदा घीत होता.
आता तो बी नाही का?
आता नाय शेतचा व्यवहार आहे एका जागीच
हम्म
आता घर बांधायल्यामुळे जरा वाटणी फिटणी बरोबर गिरोबर हे होत नसल त्याज्यामध्ये त्याच्यामुळ होत असेल काही मॅटर कमी जास्त हा ते आता घर का घरात काम कसं राहते बुआ एक एका ज्मीचं काम राहतय ना डबल डबल काआळा बांधल माणूस
हा मग तेच ना तेच होतं ना
हा तर त्याच्यामुळे एकदाच म्हणजे एकदाच परफेक्ट कराव लागतय ते का आहे ती जागा पिगा आहे ती हम्म त्याच्यामुळ आहे कायतरी त मॅटर चालू
असं असं म काय राजेश बिजेश काय मधी पडला की नाही कुदला का नाई ह हं हं
जे जमती काय सकाळी झालं सांगू रायला मला तर काय बाकी माहित नाय हो. राजेश च्या इथं काल गेलतो तिध जरा धुवू लागायच होतं प त्र टाकायची होते तिकड पलीकड
हा हा
टाकळे पत्र बित्र तिकड टाकून दिली अजून ती हे केलं ते यंगल फिंगले टाकून दिली भिताड पाडली दोन चार ला
पाडली दोन चार लाता घालू घालू
हा हा का?
हा लय धिंगाणा केला. हा टाकी चं खोंडी राजेची एक राहते का एक याचं कोणी केल कोणी करत कोणी बी
हा मंग काय आता फोडाचच म्हणल्यावर पाडायचचये
ही मातुड्याची भिताड होती पहिली.
हा हा
नाही ऐका लात लातात अर्ध्या भिताडाच्या वरी पडू लागल्या तिकड एखाद दो दोघा तीघान एका सोबत लात घातली की हम्म.
आमचं काहीच ना बा आमचं बर झालेय. पाऊस नाय आबळ येयलय आता सध्या पाऊस
आता आकार आमच्या इकड दिसाले बुआ लय पाऊस पडायला.
आम्ही यायच्या आधी पाऊस पडून गेला आता सध्या तर काही नाही एवढं.
रात्री पड आमच्याकडं थोड थोड
कधी काल झाला का?
रात्री हा थोडं उगं लय नाही थोडं थोडं झालं
असं असं वल्ल केलं बां पेरण्या काय मग पेरण्या कधी चालू होत्या.
नाय नाय पेरण्या बिरण्या काहीच नाही अजून आमच्या इकड
अजून काहीच नाही का?
अहा पेरण्या तो पाणी चं नाही बोलड ना
हा पाऊस म्हणजे असं जास्त झालाच नाही क
अ उगं नॉर्मल पडला ते रात्री नाय नाय पडला होता अगोदर एकदा चांगला तर दोन तीन पाणी म्हणजे असं वावराच्या बाहेर वाहून गेल्याशिवाय पाणी कोणी पेरत नसते
हा ते आहे म्हणा
हम् ह पेरणीचं काम अवघड राहते हळद गिळत हे ते लावतात पेरणीच काम अवघड रा पेरणी करत नाही ते बी निघत नाही खराबा होते
हम्म आता अजून पाऊस पाऊस कितीक व्हाला पाहिजे अजून तरी तुमच्या अंदाजां तिकडं
आमच्या अंदाजान चांगला एक तीन घंटे जर का कंटिन्यू पाणी पडला दोन्ही घंटी जोरात चांगला तर हळदी लावतात लोक परत नाहीत हळदी लावतात फक्त हळदी हळद हळद लावतात
हळद ला होत्या
हा पेरायचं अजून एक पल्ड्यावर
अस म्हणजे भरपूर पाणी पाहिजे वा त्याला
हा भरपूर पान लागत म्हणजे ते निघ निघता नििकसा ते पिकाच ते जर का त्याला दोन चार दिवस पाणी नाही पलड
हा
तर ती मग डायरेक्ट जळूनच जाते त्याच्यामुळे त्याला असं अस पाणी पाहिजेत कि ते निघून इथ रीपर्यंत काही नाही झालं पाहिजे् दोन तीन दिवसातून पाणी पडलाच पाहिजे म्हणजे आता शिडकावता होई ना ते वरता पाप पोड वला का होईना पाऊस लागते
हो का
हम्म
पॉईंट बघ
ह् शेतीही न पाती य आपल्या याच्यावर थोडी काम आहे बसल्या जागी पाचशे दोनशे ते हजार रुपये दिवसात नाही यायला
ह का बरं शेतीपुरती पण काय करतो एकदम येेतना एकदम येतना
एकदम येते मात्र इकड महिनतण पैसा लावा लागतो ना अगोदर सगळा ह् मग ते नेत सारख्या माणसाला पुरती बवा आपल्यासारख्या माणसाल तीन पट कमी असल्यावर कस पुरल नाही येऊन
हा ते आहे म ना
हम् इथे तर किती आहे बाबा चाळीसशक्के के ना बा
एक्ेचाळीस चक्करला एेचाळीस बेचाळीस
ब्रेचाळीस एटर आहे पुन्हा त्याच्यातलं पडीकच आहे म्हण कितरी
ह त्याला त्याला तर या्याच्याच जादा येत रे पिक विमेजन तेीस पैसे जादा येत त्याला
पी पिण्याची विम्याची हे आम्हाला येत रे म्हणजे म्हणजे कामापुरती येत साठ सत्तर हजार ऐंशी हजार
अ कर्दला
मला नावानं आहे तरी पंधरा सोळा असेल नावानं
पंधरा सोळा आहे ना तुम्हाला पंधरा सोळा साठी घेतं म्हनल्यावर मग त्याला एकेच वेळीस बि जाय चक्कर लागते तर
इतका वर्षीला उद्धव ठाकरे हे होता का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता ना
हा हा
त्या हा आलो खाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता काय?
हा
त्या टाइमला दीड लाख रुपये झालते विमा
दीड लाख डायरेक्ट बाबो
त मग नेत्याला त्यावेळेस किती आला असल विचार कर हहह त्याला दहा एक लाख रुपये विमाच येत अस दरवर्षी
हा कसा अर्ध्यांला कमी नाही येतणारे लई येन त्यांच्याकड
लय आण पुुन असं हे नाही ना बॉ काय मेहनत कररायच काम नाही पाय तू रे दहा लाख रुपयाे फुकटचे येऊ लागले मेहनतीचं कामच नाही ना हम् मेहनतीचं कामच नाही की हो
ह हा फक्त आता ते लावतो म्हणून मग
ते हा ते किती आमच्या एवढं तर ना स्वतः घरी वाहते फक्त हो आणि बाकी तर दिलेलं आहे काही काही पडीक आहे
हा
पडीक का सगड दिलेले आहे ना वाटते साडेपाच लाखाल काय
काय ते
काम केले कराय दिले दुसऱ्याला
नाही ते पडत नाही त्यांच चालू होत का ते दिलेलं आहे त्यांनी हा
हा हा नित्या च् काम मोठ ये बाबा
मोठं म्हणजे लय मोठं काम आहे नित्याच भाऊ
आमच्या एक तर तर आमच्या शेतापाशी त्या माळाला सोलार कमीत कमी दीडशे दोनशे एकर व्हायल्याता
भाऊ इतक्या होऊ राहिल्या
हो आमच्या म्हणजे शेताच्या वरून आमच्या शेताच्या वरून एक किलोमीटर अंतर आहे हो त्याच तर तिथं म्हणजे माळ य अस टेकड माळ पुरा, पुरा माळ माळ आहे ते दीडशे ते दोनशे एकरचा माळ आहे व पुरा
हा
तर त्या पुूर्रा माळाला लोकांनी दिलेली सोलार साठी राहणं मग विचार करतो इतकं पैसे म्हणजे की बुवा त्याला अ य एकराला साठ हजार रुपये साल. म्हणजे एक एकर रान असल तू तिथं
हा
तुला साठ हजार रुपये वर्षाला येऊन जातात.
साठ का साात
साठ
साठ ना
हम्म पन्नास साठ चाळीस असं काय हे म्हणजे ठर ठरलेलं त्याही ना आता घेत हे का येतानी दोन वर्षाची एकदा देऊन दिलेली येत
एकलाख वीस हजार डायरेक्ट
नाही नाही यार दहा दहा एकर ह एका एकाचं रान तिथ दहा दहा पंधरा ण आमच्या गावातल्या च् च बारा तेरा एकर आहे त इथं रान एकाच जणच त्या दोन वर्षांचे पैसे एकदा दिलेत मग विचार कर.
हह हा किती दिल असल त्या येदयामी. स म्हणजे बारा लाख काहीतरी अशीे ना ते
ह आणि तिथे पुन्हा आपलं दरवर्षी वाटणार पुन्हा दरवर्षी म्हणजे कि बा एक वर्ष झालं कि साठ साठ हजार जवल पासष्ट न वाढणार पासष्ट हजार रुपये एकर
बाबू
आणि पुन्हा असं आणि एक माणूस तिथं आपल्या नोकरीला बी राहू शकतो
हाला पुरत नाार ते
हम् आपल्याला नाही पुरत भया आपली रान पिकणार घेत ती रान पिकणार नाहीत अर त्याची गॅरंटी काय विचार करणं तू त्याला दिले दहा म्हणजे तीस वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट वर दिलेले आहे बॉनड ववर लिहून
तीस वर्षाच
तीस वर्ष आपल्याला तिथं ह पाऊल ब ठेव देत नाही बवा आणि आणि एवढी मोठी कंनी हडप के एखा्या मणज समज आमारा फिमदाराने हे क्जा किबज्या केला तर मग काय करायचं आपण नंतर
मं काय बमला
असं होतय ना वांधे त्याच्यामुळं ती पुरत नाही आपल्यासारख्याला
बरोबर आहे
अस सं हती मॅटर
हम् म्हणजे तो सोलार प्लांट नेमकीि तुमच्या गावासाठी चालू आहे
नाही नाही नाही नाही आरतीलाही मोठा प्लॅंट य ते टावर मोठाले टावर नसत काही लाईन तशी लाईट चालली तिकडे बाहेर दुसरीकडे
तिकडं नाही उरहिली बाहेर
राहिली
आयला
असं आहे ते मॅटर. ते प्रायव्हेट कंपनी आहे अलग अलग.
हा तेवढा आहे म्हण.
हम् टाटा आहे ते चल मी कॉल करतो दुसराडबल.
बरं बर करून.